हॅलो! हा नमस्कार.
नमस्कार.
सुप्रभात.
हं, बोला?
सुप्रभात म्हटल्यावर कसं वाटतं ना? फ्रेश मराठी, ट्रेडिशनल असं?
शुभ सकाळ, म्हणायचं मग.
सुप्र बात पण होत शुभ सकाळ होत गुड मॉर्ि हा इंग्रजीतून आलेला शब्द आहे ना
हा आणखी कुठली कुठली भाषा कळत्या
हिंदी कळते मला आणखी नाही कर ्ची भाषा असते माहितीय का तुम्हाला
हिंदीमध्येध्ये काय म्हणायचं
शुभ सकाल
शेभी सकाळ मराठी झालं
हो सकाल
सकाळ हा शब्द मराठी आहे मुळच
सकाल
नाही सुप्रभात सुप्रभात हे हिंदीच आहे
सुप्रभात शुभ सकाळ मराठी गुड मॉर्निंग इंग्रजी
हम
मग आणखीन कोती भाषा येते का तुम्हाला
मला एवढेच कळते आणि हिंदीत म्हणजे असं काही म्हणतच नसतील त्यांच्याकडं बहुतेक जय श्रीराम किंवा जय कृष्ण म्हणतत वाटतच
हिंदीमध्येध्ये
हा
ते कसं असता माह का धार्मिक ते व ते आधातसं ते श्रीकृष्णच्या िला जे करतात ना ते श्रीकृष्णाचं नाव घेतात रामाच्या लिहिला करतात त्यांना राम जय श्री राम असं म्हणतात
ह
आता एखाद्या स्वामी समर्थांचे भक्त असतील तर ते पहिला फोन उचलले असल्यास स्वामी समर्थ म्हणतात असं असत वेगवेगळं असतं ना ते
हम्म
हम्म
मग ट्रिप वगैरे शाळेची स्कूलची कॉलेजची कुठल्या जाणार आहे का नाही
आता पावसाळ्यात कुठं ट्र्रीप जात नसतात ना श्रावण महिन्यामध्ये जात असतात बहूतेक
ते पण जवळच जात असतं
हो पावसात थोड जवळ अंतरावर जास्त लांब नाही वन डे ट्रीप असते ना एक दिवसाची सकाळी संध्याकाळी माघारी यायची अशी
हा
करत नाही तातकालच्या ट्रीपमध्ये
ते जानेवारी डिसेंबरमध्ये असतात त्या
मुक्कामी असतात हो पावसाळ्यात होत मुक्कामी करून चालत नाहीत ना
हम्
आता बघताय तुम्ही रायगडावर परवा दरड कशी कोसळली
होय.
पण रायगडावर मुक्काम अ नसतोच कुठल्या ट्रीपचा.
आपण जर फिरायला जाणार असेल, तर असतो की.
रायगडावर?
हो रायगडा पासून दुसऱ्या कुठल्या ठिका णी तुम्ही फिरणार असाल, तर त्या रूटला असतो मुक्काम.
हम्म.
तुम्ही करू शकता रायगडाच्या पायथ्याशी वगैरे करू शकता तुम्ही मुक्काम.
हम्म.
शिवराज्याभिषेकच्या वेळी भरपूर लोक जातात, ना रायगडावरती एक जुलैला.
होय एक जुलैला नाही, सहा जुलैला असतं.
साँरी सहा जुलैला.
हम्म.
नाई ओ एक जुलैला जाय लागतं तिथं.
हा आधी चार दिवस जाय लागते.
मान असतो आरतीचा.
हम्म.
सहा जुलैला राज्याभिषेक असतो, पण आरतीचा मन एक जुलैला असतो ना.
हम्म.
ते त्या प्रत्येक गावावरती, शहरावरती अवलंबून असतं. पत्र फिरल्याबद्दल. तुम्हाला कशामध्ये आवड आहे?
मला काई न्हाय सगळ्याची आवड आय.
तुम्हाला फिरायला आवडतं का?
फिरायला आवडतं, गाणे म्हणायला आवडतं, नाचायला आवडतं. आणि
मी शाळेमध्ये असताना भाग घेतला असेल की गाण्यामध्ये वगैरे?
होय खरा आवडत खायला बनवायला आवडतं.
काय काय बनवता तुम्ही?
काय पाहिजे ते.
हो का.
होय.
आज काहीतरी खाऊ वाटलं की बनवायचं.
बनवून खायचं का?
हां.
छान चांगलंय ओ अम आपण योग येऊ दे मग एखाद्या दिवशी खाण्याचा असा तुमच्या कडून.
हो हो या.
नक्की ये वं हं. तुमच्या हातची अशी कोणती स्पेशल डिश आहे का, जी तुमच्या हातची. बाकीच्या सगळ्यांना आवडते अशी.
तसे सगळेच पदार्थ आवडतात.
हो का?
ह पण जास्त करून धपाटे.
धपाटे दही धपाटे का? अ माझं फेवरेट आहे म ते.
आं!
माझी एक बहीण आहे, ती पण खूप छान बनवते.
हं हं!
मला तिच्या हातचे दही धपाटे, खूप आवडतात मी आजारी पडले की नाही.
हं!
त्याकडून बनवून मागते मी.
हं हं म ती देते करून? हं हं मला काय माहितात. ता तुमच्या बहिणी सारखं मला जमतील का नाही.
कितीही बहीण माझी गडबडीत असू दे, ती मला बनवून देतीच ना.
अं!
आमच बॉडीग खूप छान आहे हो भांडतो पण आम्ही तेवढंच.
ह ह!
त्याशिवाय चेन पडत नाही.
हा हा!
पण लगेच आम्ही एकत्र पण येतो, असं आमच स्ट्राँग बॉन्डिंग आहे बहिणी बहिणींचं.
हा हा!
तुमचं आहे काय असं नात, कोणाशी एकदम स्ट्रॉंग बाँडिंग असलेलं.
आमचं नवरा बाईकोचच नात आहे.
हो!
आणि भांडतोय पण तेवढंच आणि.
हा हॅलो, हॅलो बोला. हो येतो येतो बोला हो येतोय बो
हं आणखी चहा वगैरे पिला का नाही अजून.
नाही मी चहा पीत नाही कारण चहा मदे कॅफिन अंसत ना मी चहा पीत
हा हा!
मी सकाळ सकाळी आफ्रेश, आफ्रेश वगैरे घेते.
हं!
आफ्रेश घेते आफ्रेश. तस स्टॅमिना राहतो ना दिवसभर काम करण्याचा. तस काही नसतं एनर्जी ड्रिंक म्हणून घेऊ शकता ना तुम्ही ते.
हा हा
चहाच्याऐवजी तुम्ही फ्रेश पिऊ शकता ते प्रत्येक फ्लेवर मध्ये भेटतात
फ्लेवर असतं वेलचीच फ्लेवरर असतं वेगवेगळळे फ्लेवर असतात
हम
त्यातल्यात फ्लेवर छान खायला पण
कुठला
अलु अल्ल्याच असतं ना
त्याची बटल मिटते काय
हो त्याचा डबा मिळतो आपल्याला ऑनलाईन बलं किंवा त्या योगास हो आपल्याला पाहिजे तसं असतं पण त्याची कॉस्ट भरपूर असते ह त्याच कसं छोटे चमचे असतात ना त्याच्या
हा
पूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये
हा
तुम्ही छोटे छोटे घालून ठेऊ शकता त्यामुळे मला दिवभर काम करण्याची एनर्जी मिळते एकदाच भेटे सकाळी चहा त्या म्हजा फ्रेश घ
मग ते कितीच बॉटल मिळते
तो अक साडेसातशे आठशे रुपये कॉस्ट असते त्याची
हा हा
पंधरा दिवसत तेवढं आपल्याला
हां हां
फक्त सकाळी पिलं तर महिनाभर जात ह
मग सकाळी एकच घ्यायचं हे स ह्या सगळ्यांपेक्षा तुळशीचा गवतीच्या चा करून पळता
हो पण चहाट पावडरीमध्ये फॅ नसत ना
चच पावडरच टाकायचं नाही
विनाप का
मली लेमन ट्री मध्ये काय असते ग्रीन टी मध्ये
हो ग्रीन टी मध्ये ते तीन ग्र्रीडियंट असतात ना
हा पावडर कुठं असते त्यात
हो मिर वेलची दालचिनी लवंग हे फ्लेवरर हे असतं ना त्याच्यामध्ये इन्ग्र्रीडियंट
हम्म
तुम्ही ग्रीन टीज पेता का का चहा पिता
चहाप य त्या
हो
ते पण आ घठल्याला लागते तुम्हाला
हो आलं औषधी आहे बरं का
हम्म ब आणखी कसल्या कसल चार नवतय गुळाचा चहा कसा बनवताय
म औषधी चहा बनवतो सर्व तुळशीच्या ज्या मंजुळ असतात कि नाही त्या मंजुळा पण आम्ही चहामध्ये घालून बनवतो